हॅलो,
हॅलो.
हा बोला की.
जेवलासा का?
जेवलो बघा, तुम्ही?
जेवलं बघा जीवन जरा लावाडलं होतं दु पारच.
हा.
काय चालु आहे?
वा सुटलय जरा गार.
होय गार वारं सुटलंय हो.
ते युट्यूबला आवाज खरीत मोठ होतय म्हणत्यात कुठं मोठा आवाज होईत नाही नव ते.
होत नाही तुमच.
नाही.
माझं होतंय युट्यूब ओपन केलं का नाही, अ बघतो.
हा.
मी पण परवा बघितले.
हा हा. आवाज येईना झालायं ओ.
रेंज प्रॉब्लेम दाख रेंज कमी जास्ती , युट्यूब आमचं ओपनच होईना झालंय. हम्म हम्म मग होय आमच्या दारात ते एक मांजराचं पिल्लु येऊन बसलय.
भेंडीस.
भिंडी वय.
हॅलो.
अ भेंडी स्वच्छ धुवून घेतोय. आणि त्यात असं एका शेंगदाण्याचं कूट, चटणी मीठ काढवुन त्यात भरतोय. आणि मग पातेल्यात पाणी ठेवायचं गरम करायला. आणि त्याच्यावर चाळण ठेवायची त्या चाळणीला तेल लावायचं व्यवस्थित. भेंडी पहिला धुवून घ्यायची स्वच्छ आणि त्याच्या वरच वरच जरा जरा देठ तोडायच आणि हायस राखायच. मधन मधन नुसता त्याची पोटो फाडून घ्यायची आणि मग ते एक थोड शेंगदाण्याचा कुट परत मीठ तिखट परत असा हळद आपल्या चवीनुसार मसाला. घालून कनी त्यात भरायचा. आणि ते भेंडी त्या हिच्यावर ठेवायची. चाळनीत तेल लावून ठेवायची आणि वाफलून काढायचे. वाफलुन काढली का नाही नंतर मग एका कढईत तेल, लसुण त्यात घालायचं आणि ती भेंडी त्यात घालून कनी चवीपुरता असं पाणी, पाणी आपल्याला पाहिजे तेवढं जरा घातलं तर चालतय असं फळफळीत होतय आणि नसेल तर मग हाय अशी नुसती गरम जरी केली तेलात तरी चाल
हा चालतय घ्या.
हम्म! आमच्यात हिरव्या मिरचीची बी आमटी करतात.
कशाची
हिरव्या मिरचीच.
व्हय! कशी करायची ते?
हिरवी मिरची, जर सपक असेल मिरची तर, हिरवी मिरची स्वच्छ धुऊन घ्यायच्या, आणि ते पाणी नितळायच ठेवायच्या, एका कढईत तेल घ्यायचं, जिर मवरी घालायचं. आणि लसूण आलं पेस्ट घालायची, आणि कांदा बी घालायचा. आणि त्यात ते मिरच्या भाजायच्या, अ भाजल्या क नाही त्यात चटणी घालायची नाही खर, हळद नुसती घालायची. आणि पा ती मिरच्या भजली की त्यात गरम पाणी घालायचं. झाकून ठेवायच, एक दोन काळात लगे मिरच्या शिजत्यात. आणि आमटी मस्त लागत्या खायला बी. खरा मिरच्या सपक पाहिजे.
हा, होय येतो, तुम्हाला ते शेवाळाच चिवडा ते सांगू काय शेवाळ्याच उपीट, चिवडा ते
हा, सांगा की, हा.
कधी केलतासा तुम्ही?
नाही ओ.
बघा मी सांगतो तस करून कधीतरीे, शे
हम्म!
कंड असत्यात क नाही, त्याचा चुरा करून, असं बारीक हाताानं करून घ्यायच आधी.
हां
नंतर कोण तेल असलं तर तेल, किंवा डालड्या नंतर नयितर तुप असलं तर तुपात भाजत्यात चवीसाठी, लाल होईपर्यंत गॅस बारीक करून भाजायचं. नंतरन कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कोथंबीर, हे अ जिरं, मोहरी घालून फोडणी टाकायच, पाणी घालून जरा. चवीपुरत मीठ, आणि जरा त्या शेंगदाण्यायचं कुट घालायचं, आणि ते जरा ऊकळ कनई, जरा उकळू पूर्ण शिजाय लागतय शेवा
जरा रेंजला या तुम्ही, तुमचा आवाज कमी जास्त होतोय.
रेंज नाही काय?
रेंज तुमची कमी जास्ती होत्या ओ. हा, त्यांन, हां.
त्याच्यामुळ, कडपत्ता घातलं तर चालतंय, अक्कंड कोण कोण शेंगदाना घालत ते आम्ही कसं च तेच, शेंगदाण्याचं कुट करून घालतोय.
हां.
टॅमॅटो, कांदा, मस्त होतय, ते गरम गरम, एखादेळेस भूक लागली अचानक तर करायच असल तर ते शि पण लगेच, चांगला आहे तो पण पर्याय एक.
हा हा.
हा.
आमच्या दारातन कणी खिडकीत न मी बघतोय.
हा.
दगडावर मांजराच एक पिल्लू मरायला टेकलं येऊन बसलय अहो.
व्हय.
कुणाच ये कुणाष ठाऊक त्याला बघून वाईट वाटायलय, वरडत बसलय. कधी पासून, हम् हम, आणि आम च मांजर जाऊन त्याला बघत बसलंय.
हा हा.
हम्, म. ते परवा हीज्यात मुख्याध्यापकांची
तर आपण घाड
होय भेंडीत आपल्या नॉर्मल रोज भेंडी करतोय त्यात मॅगी मसाला घातला तर चव येत्या मॅगी मसाला भेंडीत म्हणा, फ्लावर मध्ये म्ह णा, पनीर मध्ये, अशे बर्याच गोष्टीत कनी अ प चांगला लागतोय मसाला त्यो.
हा.
म्हणजे चय
तुम्ही कधी ते हे केलतसा अं, चक्की गुडदाने.
चक्की गुडदानं नाही ओ.
हा हा, मी ते आमची आजी करत्याल बघि तलेली सांगू काय तुम्हाला, अं शेंगदा आधी गॅस बारीक करून कणी, शेंगदाणा बारीक करून घे भाजून घ्यायचं बारीक करपवायचं नाही मात्र.
हम्म.
आणि नंतरनं त्याच वरलं जरा फोलपाट असं फुकून तेन काढायचं कस करून जरा.
हा.
नंतर म जरा तूप असलं तर तूप घालायचं चवीसाठी आणि गुळ जरा बारीक हे करून कनी असं पाक आपण कसं साखरेचा शिजवतोय. तसं जर शिजवायचं आपण पाक कसं पाण्यात घेऊन बघतोय जरा पिलटीत पाक तस झालाय काय तयार, तसं ते कणी उचलून घेऊन बघायचं.
हम्म.
तस जर हे होईत असलं तर त्याचमध्ये शेंगदाणे घालायचं. हलवायचं एक पाच मिनिटं झाकून ठेवायचं नंतर जरा असं प्लेटत जरा तेल लावून कनी अशी त्याची वडी अशी थापटायची आणि म नं तर त्याच्या जरा व लागलच कापून ठेवायचं, नंतर नं मग काय हे का खायला घ्यायचं.
हा हा, आणि ते आणि एक ते बारीक शेवच्या वड्या करत्यात बघा?
अ, व्हय ते गो - गोड असत्यात तेच नव्हं?
आं.
गोड असत्यात तेच नव्हं?
अ होय होय तेच की.
या हो, ते कसं करायचं?
त्यां
हां
त्यांचं क्यां
हां हां तुम्हीं केलतांस कां ते
आम्हीं ते नाहीं हो कधीं केलेलं नाहीत त्यां खरं ऐकूंन माहित होतं मंग असं खांद्याच्या बाहेरचं विकतं त्यांचं छान लागत्यांत मंग कुणांला तरी विचारायचं म्हणलोतो ओ कश्या करायच्यां
हो
अशी बारीक सेव शेव असत्यां बघां शेव तुम्हीं घरी पाडतायं दिवाळीला
कायं
दिवाळीला शेव घरी पाडतांय शेव शेव दिवाळीला घरी पाडतांसा कायं हां
दिवाळीला नाहीं ओ आम्हीं ते नाहीं कधीं विकतचं जरां आणतोय खांयला
हां हां मी रेसिपी सांगू कायं त्यांची
हां सांगा की
आपलं बेसनचं पीठ असतंय कां नाहीं बेस चना डाळं आणि तांद अं एक किलो चनाडाळं घेतली तरं अर्धा किलो तांदूळ घ्यायचं त्यांला
हांव
आणि आणि ते भाजूंन दळूंन आणायचं. दळूून नंतर त्यांत जिरे आणि हळंद घालायची. आणि दळूंन आणलं कणी मंग घरी त्यांत कणी असं कालवायचं असं पातळ नुसतांच त्यांत बेसन पीठ ते दोन्हीच पीठ तयार करूंन आणलेलं त्यांत चवीनुसार मीठ आणि जरं आपल्याला तिखट पाहिजे असेल तरं तिखट घालतं कोणकोण त्यांला नकोय ते नाहीं घालतं नाहीं मुलांसाठी सपोर्क करतं आणि मीठ घालूंन ह हळंद तिवडी घातली. कि झालं मंग तव्यांत तेल तेल उकळांय ठेवायचं आणि असं एक सारखं गोल त्यांत पाडूंन घ्यायचं साच्यां पूर्ण आंक आणि मंग ते तळूंन घेऊन मंग एका प्लेटत काढलं गॅस त्याचा बारीक पूकरणं केलां तरं चालते त्यांला नंतर लसणांची फूंडनी जरी दिली क करीपत्ता घालूंन तरी पणं चालतं ते पणं चवीला लागतंय हां
हां ते घरचं हे केले की चवीला आमची पणं आजी ती कळी पाडतांना कधीं तरी ती पाडतं होती
हां हां
ते आम्हांला येतं नाहीं तुम्हीं सांगितल्या प्रमाणे करूंन बघतो की
हां म्हणजे
ते दिवाळीला करतांना ते शेव पणं पाडत बुंदी पाडत्यां परंत. पापड करतांत त्यांचं
होयं होयं होयं
एक प्रश्न हेच्या साच्यां असते त्यांन पाड रात्री प्रकारच्या प्लेटाते त्यांच्यामुळे करतांत ते
त्यांत केकच्या सुद्धां प्लेट असतांत. साच्या ते गोल निघलेत बघां असं दाबून हे करायचे साचे असतात की नाही आता नवीन निघलेत बघा ते तसले साचे वा करायच, त्याला असं म्हणजे हे चांगलं आहे ना हम
स्टील मध्ये असते तेस नव?
हा स्टीलमध्ये असत इथे ते दुसरं असते ना रेटायचं त्यांना हे होत नाही.
हा, हा,
आ ह, त्यापेक्षा हे परवडते ह्यान कसं व्यवस्थित हे होते ना. त्यामुळे, हम
चालतंय, ठेवू मग?
हम्, बर बर ठेवा.
हा.